हॅलो!
हा आवाज येत.
हा येतंय. जेवण झालं का.
झालं जेव.
हम्म. मुलं कुठे गेले.
बाहेर गेले ते.
हम्. काय अभ्यास नाही का त्यांना.
आज सुट्ट्या आहे खेळायला.
हम्म काय चाललंय अजून.
अजून काणी हे पावणे पावसाचं वातावरण आहे.
हम्म.
वाटत नाही तसं येईल असं.
हम्म. हम्म तुम्हाला सुट्टी आज.
माझा मला बी ऑफिसला सुट्टी.
हो का.
तुमचे जेवण झाले.
हो झाले.
काय पाहिजे बिजे खाल्ली.
बाजिका. कशाची बाजी होती. वांग्यांची भाजी
वांग्यांची भाजी खाल्ली
हम्म
काय आम्हीी आमच्या जेवणा खाना भरून भांडे्याकोंडे आवरले.
हम्म
बाकी वराच्या बाकी आहे.
दादा कुठे गेलाय.
दादाी गेलाय बाहेर मित्रांच्या सोबत फिरायला.
हो का. काय असं गावाला गेलं का आणि अस नुसतं असच जवळपास फिरायला
ते मशीचं खाद्य नाही का? म्हणजे मित्रांबरोबर वाटप करायला जातो तो.
हो का आण मग गाडी चालवता येते का दादाला.
मग येते ना त्याला बी गाडी चालवता. त्याला अजून प्रॅक्टिस नाही झालेली बुवा त्याचीवाले चांगल्या पैकी
मग प्रॅक्टिस चालू आहे का काय नाही.
प्रॅक्टिस साठी तर जातं त्याच्या मित्राबरोबर.
हो का!
मशींच खाद्य लांब लांब खेड्यागावांवर द्यायला जातो ना तो.
हम्म! तुम्ही नाही का मग कुठे गेले?
मोकळा रस्ता राहिला ना म्हण तो चालवतो मग त्याच्या आणि प्रॅक्टिस होऊन जाते त्याच्या आणि
हम्म!
त्याचा मी विचार चालू आहे म एका अर्धी गाडीवर मी पण ड्रायव्हर म्हणून कामाला जाईल बुवा
नाही ना त्याला गाडी घेऊन द्या ना नवीन.
ही गाडी घेऊन द्या.
हम्म!
गाडीला पैसेे लागता आगदोर पण डाउनपेमेंट भरावे लागते.
तर सेकंड मध्ये घेऊन द्या कोणची तरी.
शकालमध्ये शकलमध्ये.. शकंडमध्ये म्हणटल्यावर सकाळणं काढते गाडी. शंकड घ्यायला कामनी बत राहता मग. याच ये काम ते काम ते काम निघतात.
ते तर चालूच राहत पण कोणची चांगली भेटून गेली तर बरंच असेल.
चांगली म्हणजे ओळख पडसाही राहिली ना ओळखीचे लोक राहिले त्यांचे आपण. पाहिलेले राहिले गाडी. मग तेव्हा ते घेताय बिना पाहिलेली कस काय घ्यायच.
असं विचारून ठेवा ना मग कोणाला तरी.
हम्म करावच लागेल ना ते.
हम्म. काय नाही आमचं पण थोडा कामाच चालू आहे काही कुठं जायचं जमत नाहीये.
आमच ही तसच गेलंय देवट्याला पण जाता. कोणाच्या बदल्या होता कोणाच्या काही होता. त्याच्यामध्ये काही कुठं जायचं जमत नाही.
हम्म!
आता आमच्या कडे वसुलीच पत्र आलेले वसुली करावं.
हो का!
म्हणून इथं पेमेंट वर परिणाम होऊ शकतो.
हो बरोबर हाय.
काल चांगला पाऊस झाला आमच्या इकडे.
हम.
पाऊस काल चांगला झाला होता म्हणता आज बी तसं वातावरण वाटू राहिलं.
हो ना! ठेवा आता वरण करून देतो पण काय पाऊस पडत नाही ना.
हम्म!
हम्म!
सन्मयी जाते ड्युटीला.
हॅलो.
हॅलो..
ते तुम्ही साखरीवाल्यांसोबत कुठे गेले होते फिरायला?
आम्ही साखरवाल्यांन सोबत गेलो होतो. पवागढ.
हम्म..
ओहगडला जाऊन आलो. का -काल कालभैरवला.
आणि केव्हा गेले होते?
आता म्हणजे पाच -सहा महिने होऊन गेल्या.
हो का. कसं वातावरण होतं तिकडचं?
त्या- त्या टायमाला बी आम्ही पावसातच गेलो होतो. हो गडत इतकं उंच आहे.
हम्म.
अन् त्या गडाला अस -असं टकरा
हो का, काय काय वस्तू आणल्या होत्या मग तिथून का काहीच नाही?
आणल्या होत्या ना मी मस्तानल्याच्या मूर्त्या आणल्या होत्या.
कशाची?
आमची
हो का.
दो-नागची मूर्ती आणली होती.
हम्म...
पोरांना खेडणे आणले होते. माया नातुला तर गाडी आवडतात त्याला एक गाडी घेऊन आली होती.
हम्म.. तुमचे गाव कुठलं आले ओ? म्हणजे माहेर
आमचं इकड शिनखडा तालुक्यात आहे.
हो का. तुमच्या आई आल्या होत्या का नाही?
आईला बोलवती आई येती दोन, चार दिवस राहती. परत चालली जाती इकड शेअरमध्ये करमत नाही आईला.
हो बरोबर.
खेड्या गावात राहायची सवय राहती.
हम्म म्हाताऱ्या लोकांचं वय निघून जातं मग त्यांना काय दुसरं -दुसऱ्या ठिकाणी करमत नाही आपलं जे घर असतं तिथच करमत.
हा.
हम्म..
हे काय म्हाताऱ्या लोकांचं चालूच राहतय हाता, पाय दु -कवन मग त्याच्याने कंटाळा येऊन जाता एका जागावर राहायचं.
तेच ना. काय काम करतात का ते?
शेतीच्या कामाला जाते ना मग आई तिथं कसं पाय मोकळे राहता बा इथं बसून- बसून पायाकडाऊन जाते म माझे मणी
हो का अजूनही शेतीच्या कामाला जातात ते?
मग वय या सत्तरच्या आसपास वय- वय आहे तरी सुद्धा आई कामाला जाती. हा शेतीच्या कामाला.
आवडतं का?
आईला चांगली आवड आहे शेतीच्या कामाची ती ग भाऊ ये भाऊ जा आहे तरी पण कामाला जात येते.
हो का.
हम्.
आणि असं नाही का मग कोणा मोठ्या मुलामध्ये किंवा नाण्या मुलामध्ये खाते असं.
सगळ्या मुलांमध्ये खाती पण मग तिलावती म्हणते मला का आम्हाला गेलं का तेव्हाच बरं वाटत. पाय मोकळे राहता माझेव्हाले असं म्हणते.
हम्म. घरात काय काय आणते मग अजून स्वयंपाक सा किंवा हच्यासाठी
घरात व एका टायमाला तिला जे आवडतं ते करून खाताते तिचं तिच
हा.
बाकीच देऊन देता मंग सन बायार
न का? रात्रीचं जेवण देऊन देत असेल सकाळी मग खाऊन घेत असेल एक बाकत. किंवा भाजी सोबत
हम्.
हम्मम.
आमच्या आईला लहानपणापासून सवय खेडागाव मध्ये राहायची.
हम्म.
आता आले होते मागर
तुमच्या आईचं मा एअरफोनचं
आमच्या यायचंमुळे तिकडे शल स तलुकमद
हो का? तुमच्या आईला भाऊ बहीण किती आहे.
पण त्याच्या परिवारलाही मोठं आहे. साहाबा नाही साहाबा हो. आमचे आमचे मामांचे मुलं आलक सहा बहिणींचे मुलं मुली अख
हम्म हम.
खूप मोठा परिवार आहे आमच्या आईचा
हो का चांगलंय.